बोला ना नंदबाई?
हॅलो,
अहो बोला की.
हॅलो,
आओ बोला ना आवाज येत नाही का?
आहो आवाजच नाही येऊ राहिला ना?
अ हं स्पीकर मोठा बटन नाही राहत त्याचं.
आ..
आवाज मोटा नाही येत त्याचा.
बोल हाव का.
हा.
काय करून राहिल्या.
डोक घालती बा
हा.
वेणी घालती वेणी.
हो का.
हम्म.
चहा द्या मगं.
झाला केव्हाचा.
बापरे. बाई तुमचा गोरा आहे. आमचा काळा आहे.
आता गोरा आणि काळा सगळं चालतं. पण टाइमावर झाला ना तो साडेचारलाच.
हो का घरी असल सगळे.
सगळेच होते.
अस कधी होईल. हो का.
हम्म.
हे कट
रेकॉर्डिंग होईन बरं का.
बापरे.
मग काटीकुटी नको.
हो का. काय चाललं मग.
काही नाही. वडा काढला. ऐकिन त्याच्यासा एका साईडलाच ठेवला. तिथ वर वाळण म्हणलं उद्या.
बई.
मग काय करा नाही. इथ सगळं फणी सकट उडून जाईन ना बाहेर.
हाव का मीले काम केलं हो. आज लगे गहू काढले ते केलं.
हम्
दोन गोन्या गं. नुसत कोटी वाणी जुनी.
मी तर म्हणली तुम्हाला, तुमी मला नाही नाही म्हणे. मला माहितीय आहे ना. आमच्या जुन्या कोठितन किती मोठ निघल गहु.
हम. दोन गोणे कोटी जुनी गहू निघले. आता कोटी वाळू घातली डाळी, हरभरे डाळ प वाळू घातली. तुरी डाळ वाळू घातली. हरभरे धू धुऊन काढले.
बरं.
आता त्याला गजरा घाल बाप बोलला त्याला जे चाल म्हण जेवर उपटवलं व नका भाऊ मऊ झाले काम पडेली म्हणलं.
अ मग आता घरातलं कोणी करा म्हणा. रोज उठ सूट तेच काम करा म्हणा.
हा आना आज दोन क्विंटल आरभर टाकून दिलीज मांड्याला.
हा का.
हम्म.
का व त्या रेखा ताई म्हणत होत्या, सर्व पडेले तर मग वेचाला काय हरकती.
अ कधी असत्या?
याचा एक, दीड, दोन दिवस
आता घरचं काम कर त्या का सारवाय असत्या सांगा बरं
ती वाटाने घेणारी ना
आ
वाटाने घेणार री ती आहो ततयी वाटाणे घेणारी म्हटलं आवाज येत नाही का?